हॅलो चहा पिला
चहा नाय अजून आता मगाशी जेवण झालं आज लेट झाला जेवायला हो लेट झाला जेवायला
हा हो झालं अमी काय लवकरच जेवलेलं स कायी
होय का हा हा आमचा जाऊ ना लेट न होतय त्यामुळे जेवण पण लेट न चहा आता पाच वाजता हम्म
कधी पाहिजेल असेल तर आम्ही हे करून घेतोय लगेच
होय काय हाहाहा आणि त्यात जरा पेशंटमुळ वेळ होतय.
हा हा हा आता तब्येत कशी आहे त्यांची
आहे. आता बरी जरा फिरण चालणं फिरणं आता सुरू आहे.
हा हा
हा परत एक ऑपरेशन आहे.
आता आणि कशात
आता ते आतड्यांचं झालंय आता दोन वेळा ऑपरेशन आता परत ती वरती बॅग आहे ड्रेनची ती बॅग काढायची त्या ऑपरेशन हाय आता
होय रिस्की ना सगळ्या
डॉक्टरांनी ऍडमिट दहा बारा दिवस व्हायला सांगितले. आणि मग तिथन पुढं आणि दोन महिने विश्रांती सांगितली.
हा हा
हो पेशंट अजून आहे मग नव्हता आधी काही त्रास नाही म्हणून तर अगदी शेवटच्या क्षणी आम्ही गेलो. अ म दवाखान्यात ॲडमिट झालो. आधी त्रास झाला असत तर किमान समजलं असत काय त्रासवाला व्हालाय कशामुळे व्हायलाय
हा निदान लागलं असतं काहीतरी त्याच वेळीला करता आलं असत
ते वरून सगळं व्यवस्थित होतं नंतर ते आत आतड्याच प्रॉब्लेम झालेलं लक्षात आलं न्हय लवकर सोनोग्राफी केल्यानंतर लक्षात आलं
हा हा
मग त्या अगदी शेवटच्या क्षणी गेलो होत दवाखान्यात आम्ही मग ते लगेच त्याच दिवशी ऍडमिट झालो त्या बरोबर दोन तासात ऑपरेशन केलं
हा हा
अगदी एमर्जेन्सी झालं ते म्हणून तर एवढे दिवस कव्हवर व्हायला रिकव्हवर व्हायला एवढे दिवस लागले जवळ जवळ चार महिने चार महिने झाले
आता हे एक ऑपरेशन झालं की होतय ना सगळं बनिट
होय होय मग रेग्युलर होणार सगळे.
हा हा ह.
मग नॉर्मली आपलं आहे असं मग हिंडू फिरू शकतात सगळीकडं.
आता ते गाडीवर तेन बसताना त्रास होतय त्यामुळ गाडीवर बसणं न्हय करण न्हय घरीच हाय.
होय ते म्हणजे टाके वगैरे अजून एवढं काय जास्त दिवस झाल न्हाईत त्यामुळ जरा त्रास होणं.
दसरा सण तुमच्यात कसा करतात साजरा दसरा.
दसरा अ आमच्यात म्हणजे दसऱ्याचे काहीतरी ते पदार्थ असतात कडाकने करंजे ते सगळ करतो. आधी आठ दिवस त्यानंतर मग दसऱ्या जे त्या वेळेला जे सोनं लुटायचं असतय ते सोनं लुटून. घेऊन आल्यानंतर मग घरी सगळ्यांना वाटतो दसऱ्या दिवशी
हा हा हा.
आपत्या आपट्याची पानं असतात ते
हा हा होय.
हम्म आणि घरात पूजा वगैरे ते सगळं. सामान आपलं म्हणजे जे काय आपण काम करत असतोय ते सगळे हात्याार वगैरे पूजा करत्यात
हा हा हा घरात ते देव पण बसतात न्हय दसऱ्याच्या
हा होय ते पण पूजा करत्यात ते नऊ दिवस सण बसवायचं असते पहिल्यांदा म्हणजे घटस्थापनेदिवशी ते सगळं करायचं.
हा तेच देवी देवी बसतात असं म्हणतात सगळे हा घरात आपण सगळे देव एकदा घटस्थापनेला पुजलो की परत नऊ दिवस. त्यांना हात लावत न्हय फक्त पाणी घालायच आणि वेगवेगळे धान्य अ पेरून आपण घरातच ते घट्ट तयार करतो.
हो घट तयार करायचं.
हा हा.
ते किती म्हणजे उगवेल त्यानुसार आपलं म्हणजे बाहेरचं वातावरण राहील असं काहीतरी
हा हा हा रोज त्याला हा आंघोळ झाल्यानंतर पाणी घालायचं.
होय तेल घालायचं नऊ दिवस
हा होय त ते दिवा तेवत ठेवायचा नऊ दिवस देवऱ्यावर
होय.
भिजू द्यायचं न्हय अशी एक पूर्वापार चालत.
हो. ते नाही ते आता बाहेर म्हणजे मंडप वगैरे घालून दुर्गामाताची मूर्ती वगैरे बसवत. त्याच्या बाहेर मग रोज रात्री दांडिया वगैरे खेळत असतात.
हो हो. त्यावेळी मुलं म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांचा लय उत्साह असतो.
उत्साह असतय होय गणपतीच्या वेळेला पुरुष करतात एन्जॉय.
हा. दांडिया मुली आणि स्त्रिया सगळ्या उत्साहानं नऊ दिवस नऊ रोज रंग नवरात्रीचे वेगवेगळ्या कलरच्या साड्या ड्रेस नऊ कलर चे हे का एन्जॉय करायला मिळते.
तेच तेवढंच काहीतरी वेग रोजच्या तेच रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं.
होय.
बरं वाटतंय तेवढंच! सणवार आले की घरात कस वातावरण प्रफुल्लित असतय.
होय होय.
इतर म्हणजे रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळ.
हम्म छान वाटतय ते सगळे दिवस आता एकदा बंद झाले की परत आणि पुढल्या वर्षीची वाट बघत बसतात काही जणी!
हे दसऱ्यातले नऊ दिवस, आणि दिवाळीतले पाच दिवस कसे येऊन जातात काय कळत पण नाही दसरा बरे, खरे दिवाळी नको. दिवाळीत तर आधी धामधुम आठ दिवसापासून.
होय आधीच आठ आठ पंधरा दिवस सगळी तयारी करून ठेवायला लागते फराळाची.
सगळं कराय बाजार आण्या पसन फराळाच सगळं
होय आणि आता कस जरा बाहेर पण मार्के टमध्ये सगळे आयटम्स तयार मिळायला लागलेत त्यामुळे घरात पण एवढं जास्त कोण काही करायला बघत नाही. म्हणजे आधी कसं आम्ही लहान हो तो तर त्या वेळेला कस कळ्या वगेरै पाडून लाडू करत होते घरात पण आत्ता कसं लाडू पण मिळतात आणि नसेल तर मग आपल्याला कळ्या तयार मिळतात कळ्या आणून तेवढंच पाकात घातले की
हा हा हो बुंदचे लाडू, करंज्या रव्याचे लाडू, शेंगुळ्याचे लाडू, बेसनचे लाडू, चकली, चिवडा अनारसे
करेल तेवढं बासच आहे त्या सणाला हम्म! तुम्ही कसे करताय मग चकली वगैरे?
चकली आम्ही भाजणीच्या पिठाची करतोय. जास्त तांदूळ आपले रेशनचे तांदूळ जास्त रेशनच्या तांदळाची चकली छान होते.
हा हा!
जेवढे आपण रेशनचे तांदूळ घेतो तेवढ्या त्याच्यात निम्मी हरभराची डाळ ते बाजून स्वच्छ धुवन बाजून दळून आणून मग तेलाची फोडणी करून त्यात पाणी घालून तिखट मीठ ओवा जिरे सगळे घालून तीळ घालून त्याची फोडणी द्यायची. आणि मग त्यात ते पीठ असं वैरुन
हम्म म्हणजे शिजवून घ्यायचं काय पहिल्यांदाच?
होय होय शिजवून घेतोय आ मी आणि मग अं त्या पीटाची चकली पाडून मग तळायची ती!
हा छान होतात, ते म कुरकुरत होतात ना? म्हणजे कसं एक एक जण म्हणतात की हरभऱ्याची डाळ वगैरे आपण त्यामध्ये घातली तर असं कुरकुरीत होत नाही ते मऊ पडत.
हा एक एक जण मग तांदळाची हे फक्त तांदळाची करतात, आ म त्यात बटाटा खुस्करून अगदी इन्स्टंट चकली होते ती, पण ती दिवाळीत काय हर डाळीशिवाय आपण म्हणझी बरोबर होत नाही जास्त क्वांटिटीमध्ये करायला लागते. आणि अं पाहुण्यांना वगैरे द्यावे लागते नाही त्यामुळे भरपूर करायला लागतात. चकल्या त्या!
हा! आम्ही पण म्हणजे असंच करतोय हारबराडाऐवजे आम्ही फ तांडाळ वगैरे ते वापरतो.
ब काय ह ह.
ळ आणि पोहे हे सगळ घालून. ते दळून आणायचं आणि त्याचं म्हणजे असंच उकडून घेतो पहिल्यांदा पीठ
हा हा.
मग ते म्हळून आणि परत हे करायचं चकली तयार करायची त्याची
होय काय हा हा कुरकुरी होतात.
होय होत छान होतात ते पण आणि राहतात पण असं जास्त दिवस म्हणजे कसं अस. हो.
संगडयची.
ते पण बेसनपीठ अस. ते पूर्ण अस शेंगोळे तयार करून घ्यायचे. नसेल तर मग आपण शेव तयार करून ते तळून घ्यायचं तुक म तुपात किंवा तेलात आणि नंतर आणि मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं ते आणि नंतर पाकात घालायचं मग.
हो आम्ही ते पीठ हे सुरुवात त्याला बेसन दवन आणून अ ते दुधात मोळून घे. दुधात मोळून घेतो मग त्याचे छोटे छोटे असे. चेंगुळे तयार करायचे मग ते तळायचे ताळल्यानंतर थंड झाल्या. ते मोडून मिक्सरला बारीक करून घ्यायचं ते चाळून घ्यायचं तेी परत बारीक अगदी बारीक लाव्यासारखे म्हणजे
ते पीठ आणि चाळून घेता तुम्ही म्हणजे जे मिक्सरला फिरवलेलं अस.
न म्हण चाळ घ रीकामा आहे. होपर्यंत भासत परत ते थोडं थोडं तेल किंवा तूप घालून भाजतो अगदी त्याचा ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजायचं त्याला त्यामु क नाही अ शेंगोळ्याच्या लाडूला असं ब्राऊन कलर येतो अगदी
हा हा आम्ही भाजत नाही असं म्हणजे जे फिरवलेलं असते ना. तसेच पाकात घालतो ते मऊ झाल्यानंतर मग हाताने जरा घासलं की आणि थोडंसं मोठं मोठं कण असले तर बारीक होतात.
हा पण ति श हंगोळ्याचे लाडू म्हणजे प्रमाण क्वांटिटी भरपूर होते्या. अगदी कमी ह्याच्यामध्ये भरपूर होतात.
होय होय.
हा. आणि कशाची रेसिपी पाहिजे होती.
आणि पोहे वगैरे ते कसं करतेय मी पो पोहित सरी चिवडा वगैरे करतोय आपण त हा.
पोह्याचा चिवडा दिवाळीतला आपण फराळाचा जो करतो तो शेंगदाणे कु टाकतात परत खोब रे अ हे आधी चिरून हे करून घ्यायचं खोबरं चिरून घ्यायचं शेंगदाणे हे. करून घ्यायचे काढून घ्यायचे फुलटांडर हे करून घ्यायचे. निवडून घ्यायची हे सगळं तळून घ्यायचं.
हा हा.
आणि मग आलं लसून जिऱे मोहरी हे सगळे घालून तेख लाल तिखट अगदी अ कलरच कलर येत्याल तिख तिकट असतं ना ते तिखट आपली साधी घरातली चटणी मसाला चटणी. ती कडीपत्ता. सगळ एकत्र घालून त्या पोह्यावर वतू ततून मग ती पोह्याची चिवडा एकत्र करतो आम्ही.
हा. हा. हा म्हणजे एक-एक जण कस पोहे आधीच कुरकुरीत होण्यासाठी थोडं तळून घेतात.
हा ते तळ तळीव पोहे पण मिळतात. ते पण. आ ग खर. भरपूर तेला हे होत.
हा त्याला तेल खूप ऑब्झर्व म्हणजे ते असं. खूप तेलकट तेलकट होतय ते. खाताना पण एवढं काय, हा व्यवस्थित लागत नई ते. आणि जास्त दिवस राहत पण नाही ना ते.
हा ते तळी पोह्याचा करतात, एक एक जण मक्याचा चिवडा करतात.
हां हो ते पण छान होतंय.
घेऊन माक्याचा चिवडा, मग ते फोडणी घालून. त्याच्यात ह हे सेम रेसिपी असते फक्त ते मक्या मक्या चिवडा असतो ते फक्त तळून घ्यायला लागतो आधी, आणि मग हे सगळे जिनस घालून फोडणी द्यायची.
हां हां. ठीक आहे करते आणि कॉल तुम्हाना.
चालतंय
हा.